काय गाणी म्हणतेय साारी
हॅलो.
हॅलो काय गाणे म्हणते म्हटलं सावी
सावी सावीला काय आठवलशी करायची.
ह.
हम. काय चाललं?
काय नाही भाई आता काम झालं. बसली होती तेवढ फोन आला प्रियंकाचा करू का म्हणे म्हटलं मग
हम्म ते म्हटलं काय चाललं काही नाही किती वाजता चालेय ते ऑफिसला
आज साडे नऊ लाखचाल.
बरं वाटतं आहे त्यांना
हा बरं वाटते आता
हम्म. नाचा काही प्रॉब्लेम नाही अ.
नाही नानांचा काही नाही.
ह. काय अक्काचा काही फोन बेन तुला?
नाही का बाई आक्काचं काही नाही.
कवाज.
काय आत्ताचा नाही ना आज तर काय फोन नाही आत्ताचा आत्काचा दोन तीन दिवस जास्त चांग गले दोन तीन दिवस काय?
तिच्या बड्डेचाच फोन असं म्हटलं तरी चालेल.
नऊ तारखेचा मला विद्यार् दिीवसाच बोलं झाले होते त्या नंतर काही फोन झाला ना.
माझ कावर काय झालं का?
काही झालं ते पणच्या गाडीला कोणी ठोकून दिलं म्हणे तिरी काय फोन केला नाही पाऊ फोन केला
हम्म
लागून ग बा अल्पणला क
हम् त ति सांगायला लावलं कोणाला सांगू नकोणे ते बोलत ते मालवी हम् ते कधी दोन तीनात.
अग अग बाळाच्या त्या स्वामीला आणि किडनॅप करून घेतलं.
ह ब
आ ते मुंबईला त्यांना मुंबईला फोन गेला त्या पोरनी त्या. आता ते मुंबईला य ते मुंबई निघाली निघाली म्हणजे निघणारे डी चार करून. त्यांनी फोन केला. मोठ्यानी सांगितलं ना माझ्या पुोरा केसा ला पण धक्का लावायचं नि ब असं. ज पणे ह. आता ते मुंबईहून बाळतला येथे येईल. काही ना काही गरद अशा फरली तशी फिरून जाते गरज असल्या काही ना काही. त्यांच्या आईवडिलांनावी सांगितले मी पण पोरग आता शाळेतून आलं नाही. आं
नाही म्हणजे त्या स्वामीने त्याच्या बाप्पांना फोन केला डायरेक्ट असं.
हम् ते मानचा नंबर विचारला असाल ना स्वामी चौ. त्याच्या बाप्पाचा नंबर पाठवता.
हम् हम
पुन्हा फोन केला मग दोघांचं बोलण झालं.
मग त्यांनी का पैसे वगैरे मागितलेत का.
काय माहिती होते राणीला काही एवढं माहिती नाही राणी बरबरच होती. अ मावशीने फोन केला राणीला राणी म्हणे आम्ही घरी येतोय म्हणे असं असं झालं म्हणे. माझ्या स्वामीला पण खेळणे आपण म्हटलं त. आम्ही क सगळं आवून निवून घरी येतोय म्ह आताण. डिस्चार्ज फाईल तयार करून डिस्चार्ज घेऊन आणख येतोय.
सासू सासरे बी किती वेळे आहेत तर पोराला घ्यायला जावं ना शाळेतून घेऊन यावं. बेतली होती ना मागे त्यांच्या. कोणाशी बोलतात. बे काा मला ताय करून मी असशी.
म ऐकण म्हणजे.
ते बिचारी पोरगी हा ना ते राणीचं मला नुसतं येऊ राहिलं. पहिलेच त्या पोरीची तब्येत परीचं ऐकून आम्हाला कसं तरी होतं.
टेन्शन आहव
आता तिच्या सासू सासऱ्यांनी पण. नाही आणि तिचे सासूास. नी मी तिच्या ीराला बोलवून घेऊ नाशिकहून इथे मी दुकानात काम करू शकतो ना. बरं ये बरं आमची काही हिंमत लागत नाही बरं कि तू इथ येऊन राहाय का काय.
हो
इथलं गावातलं दुकानदका हा
स विष मई.
आणि त्याच्यामुळे ते पोरना त्या लागलाय ना मग अजिबात बोलू द
कय हम् अच्छा
आणि मग तुला राणीचा फोन आलाता का
मला निराणीचा आला मला मावशीचा फोन आला मावशी निराणीला फोन केला तेव्हा राणीने सांगितलं म्हणे आमच्या घ असचं झालं आम्ही घरतो ब चारचे पाज तयार करून तर येतोय म्हणे मऔश मला म्हणे काय आहे
मावशी गेली का मग बाळातला
जनरन चाल मी काय करत
हम् बापू काय काय हम्म
जावड का पोरांच्या बाबतीत
हो गो बाई
मला मला शाळा सुटायच्या पहिले पोरी नाही घेईल चाले जात जामीन विच ना घ जाता म्हट तेन जातान जाता
हम्
असते परिपर्वाचत बसता आताये रात्री घरी येतील तेव्हा समजेल काय काय
हा ते येपर्यंत काहीच समजणार नी आता जीवाला घोर आपल्यासारख्याच जीवाला घोर लागून जात ते
म मी फो कोण सांित मीर्यंत पोरायलाकला केसांना धक्का नाही लागायला पाहिजे
सचिन मामाला कॉल करायला पाहिजे होता ना या म्ह मसिन त्यांनी करायला पाहिलं होत सचिन मामाला कॉल आणि ते कॉलचं रेकॉर्डिंग देऊन द्यायला कॉल रेकॉड काय
हा
ते तर बरं य अ ग त्यांचे कॉन्टॅक्ट असतात ना तो कॉन्टॅक्ट मी इकडच्या पोलिसांना सांगेल ना जळगाव जिल्ह्यातल्या ना
र शेपू
नाही त्या बदली ते गाव आहे ना मग त्याचे कॉन्टॅक्ट असतात ना तसे आहे
हा कोण टाका
ऍटलिस्ट तो नंबर तर ट्रेस केला गेला असता
हम्म म लगेच काम चालू होऊन गेलं असत बा
हा काम चाल घे ना झाली मग ते तरंत नाही तर शो सुद्धा लागून झाल त्यानी वरून प्रेशर टाकला ज त्याच्या तर आता पोस्टिंग वाढून गेली ओडून तर मामाचे
मग
म प्रमोशन होऊन गेलाय मामाचा आता मामाने जर प्रेशर टाकला तर तरी लगेच शोधून काढाला माहिती का मी आता तिलाच फोन लावणार होती राणीला म्हटलं फोन लावू राणीशी बोलू म्हटलं
त्यांच्या याच्यात असतील
हम्म आता काही लावत नाही मी जाऊतेे मी तिलाच फोन लावण्याचा विचार कर
फोन लावून द्या
हा विच् हा बोलून तर घे तिला असं सांगू नको कि माहिती पडलं फक्त तिला विचारत तब्येत पानीमती बरोबर सांगे
हा
हम् तिने तर नाही सांगितलं हा थांब नाही तर मी लावते तिच्या शी मी बोलते आता ह मीच लावते मीच लावते तिला पहिले आता फोन तू नको लावत
बर लावनची का मच काही नाही
हा
झाले का दहा मिनिट
नऊ मिनटं झाले
आं
नऊ मिनिट झाले अजून एक मिनिट बाकी हे
खत घर बसल्या यंद हा
स्वामी पण कोणशी बोलतोता कोणाशी बी बोललं बोलायला नाही पाहिजे
हा पण असवी बोलतो काय ब असस
आता त्याध नाही हा त्या दिवशी माझी परी म्हणे मी क्लासून येत होती न आई तर एक बाई मला म्हणे एक बाई तिला चॉकलेट देत होते आता पंधरा वीस दिवस ू वि मी घेतलंच नाही म्हणे मी सरळ चालत आहे परी ना
कठून क्लास हुन येताना
हा क्लासून येत होती ना म्हणेज मी येताना आणि तेव्हा त दुपार पंधरा वीस दिवस झाले
हम्म
म्हटलं घ्यायचंच नाही म्हटलं आणि बोलायचं पण नाही म्हटलं असं कोणाशीच बोलायचं नाही म्हटलं
ति चकला अस नाहीये किती लांब आहे घर
ना काही जास्त लांब नाही आपलं कृषी ना घर ते आपलं घर मालेगावचं
हो
एवढंच अंतर आहे जास्त लांबपण क्लास
एना पणवी शरी
तिचे पप्पा म्हणायचे म्हणे
टक्तर खोकट
तर दुसरा एक लांब क्लास होता ना तिथे लावून देतो म्हणे तिला म्हणे म्हटलं बिल लावायचा नाही तिला कोण घ्यायला जात कोण पोचवायला आणि तो रस्ता एकदम सुमसाम म्हणे जात जाईल म्हणे सायकलवरर म्हटलं बिलकुल नाही जवळच्या जवळ लावा नाही तर घरी अभ्यास करेल म्हटलं जेवढे पास होईल जेवढे मार्क्स पडतील तेवढे म्हटलं
त्यांची इच्छा होती ना दुस्र मना ती चांगलीच शिकव होते ती चांगली शिकवते म्हटलं बिलकुल नाही म्हटले एव
ह
मी एकटी जाणार नाही सोडायला कोण ते नाना कंटाळा करतात चालायचा
ते
न ना आणि ती बॅग दरून तिला तीण त माझकडूनव चाललं जात नाहीी म्हणे चर्चे म्हणजे रावळगाव नाका ते आपलं घर आहे ना एवढं अंतर एव अ त्रास म्हटलं बिलकुल नाही एवढा लांब क्लास लावायचा तिला हा
एकटं दुःख यायचं जायचं
ह
आणि या पावसाच काय पाऊस पडतय कोणी म्हण चाल बाई माझ्या गाडीवर मी सोडतो तुला काय सांगु कोणाचं काय सांगतायत
नाही म्हणून मी नाही सांगून दिलं म्हटलं इथं रोडावर जवळच्या जवळ लावा झाली तू झाली म्हटलं पास कमी मार्क्स पडे ना म्हटली तुला
मला मावशी म्हणे शाळा सुटायच्या दहा पंधरा मिनिटं पहिले जाऊन बसत जा शाळेत म्हणे क जो तुम्ही कट करून एक मिनट बाकी
झा